बोला.
आ!
हा काय मग काय करताय?
काय नाही बसले बघा आता.
हा हा!
पाऊस चालु हाय पावसानं काही अवघड केलंया.
हा, नाही आता कमी झालाय जरासं.
होय!
हम्म!
हा!
तुम्ही काय म्हणालता मगाशी?
पनीरची भाजी नाही का, हा तशी करून बघा म्हणजे काजू आणि मगज बी ची पेस्ट करून ना आणि ते पाऊच एक सुहाणाचा वापर ना
हा दूध हा दूध पण घाला बोलल्या ना दूध गरम करून घालायचं दूध?
हा गरम थंड असेल तर नाही काय अडचण पण सगळ्या शेवटी घालायचं आणि दूध घातल्यानंतर शिजवायची नाही जास्त.
शिजवायची नाही का? ह ह.
जास्त नाही ग.
दूध केवढं घालायचं म्हणजे पनीर आता आपल असतेच पावशेर?
नाही कितीजरी पनीर असलं ना तरी कप, कप. बरंच घालायचं दूध कारण की काय होतं दुधानं टेस्ट छान येती. मी आता काय करते, हा सगळ्या शेवटी. दोनशे ग्रॅम अ, पनीर असेल तर एक कप बर वापरते.
हां हां, दोनशे ग्रॅमच जास्त आणतोय सोडा आम्ही.
हो. मग दो -एक कप पुरेस होईल त्याला.
होतय का नाई कप बरं?
हम्म हम्म हम्म आणि कसुरी मेथी वापरायची.
कस्तुरी मेथी का?
त्यानी टेस्ट छान येते पनीरला, पनीर म्हणजे कुठली जरी भाजी घेतली ना जरी आपण रस्सा करायचा आता म चिकनचा रस्सा जरी केला ना त्यात कसुरी मेथी घातली कनाय मस्त येते टेस्ट. तुम्ही वापरता का नाय कधी?
मी एवढं नाही ओ युज करत कधी म्हणजे एवढं नाही करत. आमची मम्मी तेन करत्यात तिकडची पण मी कधी नाय केली एवढी. मी कधीच केल नाय कस्तुरी मेथीचं. हा पिवळा बटाटा करतोय की हां हां.
छान लागते टेस्ट त्यांची पण.
हम्म हम्म.
वेगळीच असं म्हणजे टेस्टच चेंज होतें.
टेस्टच वेगळी होती का, हां मग त्याची पावडर करायची का हाय असं शिच मोठे मोठे टाकायचे रेग्युलर.
अशी गरम करून घ्यायची आणि कुस्करुन घालायची म्हणजे मोठी मोठी ठेवायची जास्त बारीक पण नाही करायची. जरा हलकीशी बारीक करायची. गरम हा गरम करायचें जरा मऊ पडलेले असते ना त्यामुळ जराशे गरम करून घ्यायची पण जास्तं पण नायत कारण की लगेच ते सुकलेले असते ना त्यामुळ लगेच करपली. त्यापेक्षा थोडीशी तव्यावरती कोमट करायची आणि हाताने कुस्करायची आणि टाकायची जास्त नाही बारीक करायची.
हां हां. मी वरणातच कधी तर घातलों तर करतोय नाय तर नाही मी जास्त काय युज नसतोयच तेजा.
होय, नाय पिवळ्या बटाट्यात पण घालून बघा की छान होतंय. डाळमध्ये पण छान लागतंय आणि ह्याच्यात पण छान लागतंय.
हां हां.
माझ्याकडं तर असतंय कस्तुरी मेथीचं प्रमाण अस
हां हां असतंय काय हां हां.
कसं रेग्युलर नाय पण कोण आलं गेलं तर मग असं त्यावेेळेस बरी पडते म्हणजे टेस्ट चेंज होतें.
हम्म हम्म. आणि मग फिरायचं ठिकाण कुठं वगैरे?
फिरायला बघ आता मी जास्त नाही फिरलेली महाबळेश्वर हरण्याबंदर हरण्या बंदरला एक छानायं.
तिथं काय हाय हरण्या बंदरमध्ये?
आपलं हे बीच.
बीच हाय कां तो?
हा बीच हरण्या बंदर म्हणून बीचंचय.
कुठल्या साइटला येत ते.
अ महाबळेश्वरच्या पुढ. हा महाबळेश्वरच्या पुढे. छान आहे पण ते थंड हवेचे ठिकाण आणि मस्त वाटत. उन्हाळ्यात वगैरे ट्रिप उन्हाळ्यापेक्षा ना नोहेंबर डिसेंबरला ना ह्या ह्याच्यात जायच दिवाळीच्या हा हा
हा हा
त्यावेळेस कस मुलांना सुट्ट्या पण असत्यात आणि वातावरण आपलीकडे थंड असल्या ना तिकड दमट वातावरण असल्यामुळ तिकड छान वाटत.
हा हा हम्म हम्म चालतय की बघूया की बघू बघेन मी पण आम्ही ट्रीप दिवाळी नंतर असते आमची ट्रीप. त्यावेळी बघूया की. हम्म
नाही जाऊन या की. आणि मच्छी आवडते का तुम्हाला? मच्छी तिकड
हो हो मच्छी पण आवडती. अ ही अन्न म्हणजे बाकी बाकीच्या पेक्षा मच्छीच जास्त आहे. आम्ही कस तळूनच हा
हो हा फ्राय करूननच ना. हम्म त्याला सिक्स्टी फाईव मसाला वापरता का आपला तो. मी तर सिक्स्टीफाईव वापरते.
सिक्स्टी फायचच परत आणि हे घालते. म्हणजे रवा. रव्यापासून हा हा रव्यात तर ते हे करायच. आणि त्याच्यानंतर ना रव्यात पूर्ण अस म्हणजे त्याला पूर्ण लागायला पाहिजे रवा.
ते फक्त शालू फ्राय होताय. पूर्ण डीप फ्राय म्हणल का नाही मग का तरी पण रवा चालतो का डीप फ्रायला.
हा हा फ्राय करताना रवा हा कंपल्सरी घ्यायचाच. रव्याने टेस्ट इत्या. हा रवा आणि लाल बुक्का असतोय ना
हा हा
आम्ही घरातच करतोय की मे म्हणजे तवा घ्यायच तव्यावर त्याच्यात म्हणजे आधी रवा घ्यायचा रव्यातच की नाही बा बा बाजूला रवास ठेवायचा. आणि ते रव्यात अस सगळ झाल की नाही चटणी मीठ घालून मग इकड रवा आपण अस पूर्ण त्याला लावायच.
बर बर बारीक मोठा
बारीक घेतलं तरी चालते. मोठ घेतल तरी चालते रवा. त्याच काय नाही. पण रवा हा पण रवा पाहिजे.
होय.
ह रव्यान छान होतय ते मा मास्याच.
हा तिकड आहे बघा खूप अक्षरश तुम्हाला सांगते पाच वाजल्यापासन तर साडे नाही पाच साडे पाच ला तर लोक तिथ अक्षरच्या एवढा मोठा बाजार भरतोय ना त्या बीच बीच वरती. खूप मोठा बाजार आणि खूप सगळ्या सगळ्या प्रकारचे हो तर ते सगळ आता मी खात नव्हते आधी, आता खाते आधी खात नव्हते त्यामुळे मला काय त्यात नाव माहित नाही पण ए टू झेड सगळ्या प्रकारचेअन
अ भूमी वगैरे सगळं मिळत‌ अस
भगवा सगळं हो, आम्ही तर येत ते कधी खत नव्हतं बंबीर आणि एवढे स्वस्त आहे की बास. आपल्या इकडं आपलीकडे सातशे रुपये प- पावशेर मिळतोय. ते काय म्हणतात! हा तिकडं खूप स्वस्त आहे आव साडे तीनशे, चारशे रुपये. चालो आहे तीनशे हा तीनशे साहे बहुतेक माझ्या दिरानी वगैरे घेतलं ना तर त-तीनशे रुपये पावसाळनी घेतलेला. एवढं स्वस्त आहे तिकडं.
आमच्या इकडं महाग आहे, आमच्या इकडं पण महाग आहे ते लई. विसरू य म्हणजे, बोंबिल हा. सोडाने आम्ही बोंबीलच म्हणतोय त्याला. लय महागा आहे ते काहीतरी सत्तर रु पय नुसतं दोनच म्हणजे कांड्या येतात बघा.
हा.
हा वाळलेलं असते ना ते दोनच ह. बोंबीला असते ते. लय महाग हा तेच कि. हम्मम्, तिकडं बघू येऊन जाईन आम्ही बघून जाईन आम्ही.
हो मारायची चक्कर, हा हा आ ओके! छान आहे म्हणजे आपलं विना टेन्शन आहे, बीच ठिकाणी गेलं का आहे ना कुठलं असं टे्शन राहत नाही फ्रीली राहतो माणूस.
मी इकडे गणपतपुळेलाच असते जास्त करून. गणपतपुळे, मालवणला. हा हा, बीचला जास्त मालवण आणि कोकण इकडच जास्त असते. इकड मच्छी पण जा मिळते नाही पण महाग मिळते इकडे मच्छी जरा‌
होय का? हा. हा म्हणतायेत गणपती पुळायाला मच्छी महागऐ वाटत.
महाग आहे भरपूर.
हम् आता तिथं कस आरण्या बंद जाल्यना अ म तीघ्यायची आपण बनवून-ब तो आलग.
हम्म हम्! हम्म हम्म, मच्छिम कधी घरी बनवताय तुम्ही? हा बनवताय घरी तुम्ही मग?
हम्म हम्म, बनवते.
कसं तळून बनवताय काय कसं?
हा सिक्स्टी फ्राय मसाला वापरते. पण मी डीप फ्राय करते. तेल भरपुर आपण भजी क हो, तो कांदा ब
हा, तस नाही डीप फ्राय नाही आम्ही करत, आम्ही थोडंस तेल तवा घेतोय, आणि थोडस ते हे करून काढतोय
हा, रव्यामध्ये
रव्यामध्ये, हा.
हा, मी सिक्स्टी फाय कस करत्यात, तसं ते बनवते बघा. अंड वगैरे घालून, हा.
आम्ही अंड वगैरे नाही घालत त्याच्यात.
होय का?
हां.
हा, ते कस होत मग, असं तेलकट होतात. जास्तच तेलकट, कारण कि, तसं बघितलं तर मासा तेलकटच असतय ना.
हा, होय. तेलकट नाही जास्त, असं जरा अस तेल असते की नाही त्यामुळे एवढा तिलकट होत नाही हा. तस शोषून, म्हणजे भाजून, तेल आम्ही जास्त वापरत नाही नई.
हा हा, तव्यावरती म्हटल्यानंतर
तव्यावर हा, तेल नाही त्याच्यात जास्त, असंच भाजत या म फक्त, हा.
आणि श
गरम मसालाच फक्त हा, फक्त मसाला, गरम मसाला, आणि लाल तिखट मीठ एवढंच, आणि त्या रव्यात कांदा नाही, हा नाही, फक्त बुका असतोय ना-
हा हा.
लाल बुक्का, मिर्ची पावडर, हा.
हा हा.
नुसतं मीठ आणि मिरच्या असतात, मिरच्या कुठल्या म्हणजे फक्त तेवढंच बुक्का, हा. ते म्हणजे कस ले कलर यायला, आणि टेस्टी लाग ते नाही ते आलेलं असून तेन, म्हणजे एवढं नाही घालत आम्ही, तेच फक्त त्यांनी ते फ्राय करून घेत
होय.
असं करतोय, हा.
हा हा हा. नाही मी, कधी नाही तस बनवलं, रव्यामध्ये. असं, आणि अखंडच हे काय करतात, अखंडच
अखंडच पीस, हा, अखंडच पीस, तव्यात हाय असच भासतोय आम्ही.
होय का?
हा, म्हणजे लय मोठा असलं तरी पण, म्हणजे असं कस खायला तेण बरं पडतय नाही.
बर पडतंय, ते ते काटे काढा
हा, टेन्शन येत नाही, हम्म. आणि आमटी करायच असलं तर मग, काय छोटे छोटे पीस आम्ही तिथूनच कटकरून घेऊन येतोय.
होय, हा. आमटी केलो. पिलेले चांगले असतात म्हणत्यात.
हो हो माशाच डोक त्याच्यापेक्षा डोक असते की नाही मा त्याच, ते खायचं आता ह्या दिवसात म्हणजे हा म्हणजे तसं अ माणसाची बुद्धी लहान मुलांना जास्त द्यायचं.
हा हा मास
हा पाच वर्षापासून दहा वर्षापर्यंत द दहा बारा वर्ष पोर असत्यात कणी त्यांना ते दिलं तरी चालतंय. म्हणजे कस डोकं शार्प होते अ हे घेतलं मेंदू वरचं असते की नाही मेंदूचं आपण ते टाकून देते डोळा आणि मेंदू टाकून देतोय अ मेन ते हा पुराण ते मेन खायला द्यायचं.
होय का. बरर आता माझी तशी मोठी आहेत पण सांगेन कोणाला. हो आयडस सांगेन तिचं.
हा.
कारण की कसं होत, आता माझं
माझं कसं लहान मु हा माझं लहान आहे नाही त्यामुळं सात वर्षाचं त्यामुळ. मी त्याला घालतोय सारखं मास वगैरे. त्याला पण आवडतय नॉनव्हेज.
मासं खाल्ल्यानंतर बुद्धी तेज होते, आणि स्किन साठी पण चांगल आहे ना.
हा स्किन साठी आप आपल्या लेडीजला मग जर खायचं असलं तर शेपटीच भाग आणि पुढच डोक क्याचा भाग तो खायचा.
होय ना.
ते पण खाल्ल तरी चालतय. चिंगळ्या म्हणून असतात ते पण खाल्ल तरी चालत. चिंगळ्या छोट्या छोट्या असत्यात ते तळून आपण आणू पण शकतोय किंवा घरात जरी केलं तरी पण चालतय.
हो हो छोटेवाले ना ह. त्यात काही काटा वगैरे नसत या. हम्.
ते जरी खाल्ल